हॅलो.
हॅलो.
ऐकू यायलं काय रे?
हा यायलं यायलं, बोल की.
जेवलास?
जेवलो गं, तू?
हा, मी पण जेवलो बघ.
हा.
काय? मेहंदी
मेहंदी काढायल्यास? काय फंक्शन?
नाही.. नाही, ऑर्डर येणार आल्या रे मेहंदीची.
हा.. हा.
हं, त्याची प्रॅक्टिस
हा.. हा, मच बाहेर काढायला जाणार आहेस का?
होय.. होय. बाहेरच की.
कोणत्या गावी?
म्हणजे इथंच आहे, आपल्या इथं. म्हणजे मा रवाड्यांचं, त्यात असते ना काहीतरी रे?
हा.. हा.
आणि मग त्याच्यासाठी आल्या त, ते खूप आहेत रे! नसतील, द-दी-दोन-तीन दिवस कंटिन्यू आहेत. म्हणजे दिवस सकाळी गेले की, डायरेक्ट संध्याकाळी असं.
हम्म्, जास्त हे असतील मग?
हा, मग ती बोलली की, मी जिच्याकडं जातोय ना म्हणजे शिकायला? तर ती बोलले की, अं.. जरा लवकर शिकून घे. आपल्याला ऑर्डर खूप आहेत, त्यामुळं जायचंय म्हंटली. माझी प्रॅक्टिस पण होतीया म्हंटलं.
हो.. हो.
अन तेवढंच फिराय पण मिळते, म्हंटलं म्हणून जाऊया म्हंटलं.
कुठं आहे ते?
इथेच, आपलं इथंच की.
इथंच आहे ना?
हां.
हा, मग कधीच्यान करायल्यास?
नाही, आता एक महिना झाला लावलाय क्लास.
हं.. हा.
मग तेच, येतंय बऱ्यापैकी पण असं कधी एकदम असं मन लावून कधी ट्राय केलं नव्हतं.
हा हा
ह तू कायतरी म्हणजे आपण काल बोलो ना कूपण बद्दल तू काहीतरी बोलत होतस म्हणजे
तिच कि ती कुपन मध्ये एक स्टोरी सांगणार होती. स ना कुपणमध्ये काय काय झालं ते.
हम हम हम म्हणजे तू एकांकिक केलास काय नाही कुठली?
मी एकांकिका म्हणजे असं जास्त करून असं मी ॲन्युअल डेलाच हे केलं आहे. म्हणजे असं नाटक केलय. कधी?
म्हणजे पहिलं नाटक काय केलंयस असं तुला आठवतय का?
पहिला मी लग्नाची घाई म्हणून एक नाटक केलेलो.
काय असतंय म्हणजे काय होतं नेमकं काय आहे ते?
त्यामध्ये असं फनी थीम होत्
हम्म.
म त्या म्हणजे? आज ज्या वेळेस म्हणजे पोरगं पोरगा पोरगीच्या घरी बघाय जातोय ना.
तिच घर घर तन बघायला पोरीला बघायला तेन असं जातात ना.
हम.
त्यावेळच अस फनीच थीम होतीत. परत त्यांनी अस पोरग्याची पोरग्याकडची जरा मोठ्या घराण्याचे होतीत असे दाखवलेल.
हा हा हा हा म्हणजे गरीब श्रीमंत अस दाखव
हा. गरीब, श्रीमंत असं दाखवलंय. परत जर पोरग्या कडची असं जरासं अ म्हणजे असं जरा असं वेगळे असं वागत होतीत.
ह ह
त्यांनी श्रीमंत असल्यामुळे क नई हा. होय. मग ते तसं ते दाखवलेल. मग त्याची ती बहीण दाखवलेली. पूर्ण एटीट्यूडट मध्ये असं हे करणारी
हम्म हम्म हम.
आणि एक पोरगी दाखवलेली.
हम.
हा. आणि ती तिचा भाऊ. आणि आई आई सारखं नुसत पैशावरच बोलत होती.
हम. हम.
आमच्याकडं एवढा आहे तेवढा हाय म्हणून असं. असं पूर्ण त्यात दाखवलेलं. हा.
हम् हम् हम्.
असं पूर्ण त्या दाखवलेलं. आणि सगळं असं फनी थीम होत्या. आजोबा होता. परत पुरगी कडचे एक आजी होती.
हम्म.
मग त्या आजोबाची कनी आजी म्हणजे नवं बायको असता ना हे तु वारलेली दाखवलेली.
हा.
आणि इकड ते पोर्गीकडची कणी आजी असतेना तीचा नवरा वारलेला. मग असं दाखवलेलं. आणि नंतर न त्यांनी एकमेकासनी लाईन मारतात.
हा म्हणजे पूर्णच फनी होत ते.
हा पूर्ण फनी होत ते सगळ्यासनी आवडल ग ते.
हा म्हणजे असं म्हणजे तुम्ही स्पर्धा वगैरे म्हणजे हे करताय?
स्पर्धा म्हणजे मी असं अजूनपर्यंत काही केलो नाही स्पर्धेला.
हा हा.
तू काल काय म्हणाल तस की कूपन बद्दल ते?
हा म्हणजे आमच्यात अजुन एक म्हणजे हा म्हणजे आमच्यात अजून एक कुपण म्हणून आहे अंकिता म्हणजे त्यात कस त्यात पण तू त बोललास ना गरीब श्रीमंत तर त्यात मला असा नेत्याचा रोल दिलेला म्हणजे.
ह हा.
हम्म, आता वोटिंग साठी कसं येतात कि रे आम्हाला ओट करा तुमचं मी हे करतो ते करतो वगैरे बोलत नाहीत काय.
हा हा.
तसा टाईप होत आणि ती गरीब असतात खूप गरीब असतात. त्यांच्याकडे साधं राहायला घर पण नसत आणि पत्र्याच्या घरात राहत असतात.
हा.
आणि त्यांची मुलगी असतेना ती अशी मुलांबरोबर खेळत असतेया आणि मग ती बोलता, बोलता काय म्हणते, म्हणजे ती लॉटरीचं तिकीट काढते ना मग ति जेली काय करत्या तिला वाचायला आड
ते पैशाच लॉटरी हाय का?
अ हा तसच काही तरी.
हा हा.
हो मग ती आई त्याची वही काढते ना त्याची आणि त्याची आई काय करते त्या चपाती भाकरी म्हणजे चपाती वगैरे पण बनवताना ते खाली ठेवत नाही काय? म्हणजे कागद ठेवतोय की, हा.. हा हा तस ठेवलेलं तिनं आणि तिच्या ल म्हणजे तिला वाचलं नव्हतं तिनं ते तसंच ठेवलेलं तिनं.
हा हा.
ते हुडकताना त्यांची मुलगी आहे की आई माझं कुपण कुठं ठेवलं बघितलेस काय म्हणून असं. ती म्हणते अगं नाही ग हितच कुठ तरी असेल बघ अशी म्हणतेना ती आता ती नाही ग मम्मी मी पेपरातच ठेवलेलं आणि ही पेपरामधलच घेतलेली असते ना.
हा हा.
बग ती जेवणाच बघायला जाते तर तिथं गावते मग ते परत तिला म्हणजे हे करते अगं नाही, नाही तिथं बग तिथं आहेब तिथं साबग करते असं. आणि मग तिची पोरगी तिथ बघायला गेल्यावर तिथं कुपन मिळतय तिला. पण तेलकट झालेलं असतंय ना त्याचा युज तर आपण काय करू शकतच नाय ना. तेलकट झाल्या मूळ मग अ मग काय करतात दुसऱ्या दिवशी परत आणि अ ती खेळायला वगैरे जात असत्या मग बा क्या मुलांना का समजत नाय ना एवढ कि बाबा मतदान म्हणजे काय
हा हा होय होय.
मग अ मी तिथं जातोय. आणि त्यांना सांगते की मलाच वोट करा मी तुमच्या सगळ्या समस्या हे करीन ते अस सांगतोय तिथ जाऊन. हा मग त्या लोक बोलत्यात की हा हा मग तिजा नवरा गौंडी काम करत असतोय.
हा हा.
म तो असं दाखवलंय आणि मग अ अ त्या पोरगीचा पहिला नंबर येतोय त्या अ म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये कायतरी असं म्हणजे शाळेत वगैरेच कायतरी स्पर्धा वगैरे असतील. मग ती बोलते की माझा पहिला नंबर आलाय. म लॉटरी लागत्यात बघ लॉट ट्रेसाद बघ एक नंरला हे दोन नंबरला ते तसा टाईप होत त्यात. मग पहिल्या नंबरला सायकल होती आणि दुसऱ्या नं बरला कायतरी होत तिसऱ्या नंबरला क नी म्हणजे जेवणाच सामान वगैरे असते क नी
हा.
ते होत. मग त्या पोरगीन काय बोलली कि महिला पहिल्या नंबरच नको आय मला तिसऱ्या नंबरच पाहिजे आय. म्हणजे तिच्या घरात रॅशन आणाय पूरत
हा राशन.
आता इलेक्शनच्या टाइम बघ ना म्हणजे जेवायला वगैरे बाहेरच असतात ना कुपण असतात बघ.
हा.
तस कुपन.
हा हा.
मग ते म्हणत्या की अ मला ते पाहिजे मग देतात ती लोक पहिल्या नंबरच दुसऱ्या कोणाला तरी आणि हिला तीन नंबर देऊन टाकतात मग मग. घरी त्या म त्याची मम्मी म्हणत्या सायकल कुठाय ग तुझी. ती म्हणत्या सायकल नको म्हंटल मी. मला तीन नंबरच बक्षीस द्या. म्हणजे तीन नंबरच्या बक्षीला सायकल म्हणजे जेवणाच सामान होतं म्हणून. मग त्यांनी जेवत नसत्यात ना पोट भरून पण खाण्यासारखं त्यांच्यात नसतंय काय. मग ती बोलते की पप्पा तुम्हाला आज तरी ढेकर येईल ना असं.
हा म इमोशनल आय ते.
हा थोडं इमोशनल हाय थोडं कॉमेडी पण हाय जरा.
कॉमेडी काय काय होत त्यात?
थोडं होतं म्हणजे असं एक एक सीन असतात ना कॉमेडी.
हा हा.
एक मिनट थांब काय.
ओके.
हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा.
कॉमेडी सीन काय कळत त्यात?
कॉमेडी म्हणजे ती मुलंगा-मुलगी क नाही. अ म्हणजे सगळी पोरं खेळत असतात ना एकमेकांबरोबर जि थ तर तिथे असं दाखवलात म्हणजे ती जेवणा पाणून खेळतात. तिथं पण हायेत सोड, जिथ पण कनी म्हणजे अस हा अ ति लहा घरात तिज म्हणजे आता तु ती पोरगी असते ना तिच्या घरात तिला मारत म्हणजे तिच्या बा म्हणजे आईला मार तात ना, तर मग ती म्हणते की अ आपण भांडे्या को खेळुया आणि अ त म्हणजे ते पोरगं असते ना तिला मारतय.
अ हा म्हणजे पोरा-पोरांतच खेळत असतात ते.
मग ती दुसरी मैत्रीण असताना ती मार तिला तो मार तोय पण ही काय बोलत नसत्या आणि म ती पोरगी त्या आमच्या घरात पण म्हणजे त्यांच्या घरात पण मारतातच ना पप्पा मारतातच मग. डोळ्यात ना पाणी येत नाही.
हा हां.
मग पप्पा म्हणते की नाही चुकलय माझं तरी म्हणजे बायकोवर हात उचललेला असत ना त्यांनी.
हां. आ ते पूर्ण म्हणजे हे सिरियस मोड मध्ये जाते थोडा.
हां. हो हाय.
हां.
ता आम्हाला पण खरं काय वेळच नसतोय रे.
हां हा.
ठीक हाय म तू उद्या कर मला कॉल आता हां.
बर. ओके ओके.
हा ठीक आहे चल. थांब ह एक मिनिट, ठेवू काय?